हॅलो,
हा
हं लगीच उचलायला पाहिजे होता कट झाला की
येतेय उचलायल लगीच
कशाला घेऊन घेऊन शिरत होता ना
लय खेळोय गेम मी
ह तरी म्हणलस तुम्हाला कामच काय दुसरं विक्रांच्यात गेम खेळत बसला असाल.
हा तुम्हाला लय कामं येत.
मंग मला लय कामं हाय सारखी बसून हाय मी म्हणलं तरी तुम्हाला करायत होत नाय.
नाय काढणं होत मला काय
पैशा अभव नाय कशाला हे करा म्हणलं तर तुम्हाला हे पण वाटतय नको म्हणून
पैस पग पगार येऊ दे की मंग बघतो की मंग करतो की
तुले येईन त मी
तुमचं येऊ दया की आधी मंग करतो गी
मला आले. की आहो दोनदा जमा झालेत पैसे काय त्याला घरी बसून तर करायचय आपल्याला काम
हे असलं फोन करणं आण हेनं नाय होयचं माझ्याच्यांनी
तुम्हाला काय होणार ये नक्की तुम्हाला काहीच होईनाय करणं
ते टायपिंग करणं होतय की फोन करणं नाय होत.
आहो आ आपल्याला काय य सारखं सारखं नाय करायच ते फक्त एकदाच येतो आपल्याला टास्क प्रत्येक वेस चेंज होत जाते तर.
बरं.
असं असतं अस आपल्याला टायटिंग सगळं काम आहे ना आपलं मराठीतच असतं.
हम्म मला वाटलंय इंग्लिश मध्ये
काजं नाही इंग्लिशच काहीच नाही आपलं काम सगळंकं मराठीच
होय.
हम्म काय असत नुसत ऑडिओ असत. टायपिंग करून द्यायच आपण टाइप पण केलेला असतो पण कुठं कुठं चुकलेला आहे ना, तेवढं ऐकून करेक्शन करायचं आणि द्यायचं झालं एवढंच करायचं यात.
हम्म बरं. मला नव्हतं माहिती असल काय.
फुल टाइम साठी नाही पार्ट टाइम साठी आहे तुम्ही दुसरं काय करत करत हे करू शकता.
म्हणजे ती इं्स्टाग्रामला ऍडव्हर्टाईज येते दिवसाला दोन दोन तीन दोन येते चारशे रुपये
टाजमेंट वगैेरे नाहीत करत.
हा नाही त्यातलाच एक प्रकार आहे का काय मला वाटलं.
कस आहे आम्ही कुणाला सांगतच नाही शक्यतो कारण कोणाचा विश्वास बसतो कोणाचा नाही बसत कोण काय तर म्हणत लगेच
हम्म.
अस कच कायच आहे त्यापेक्षा नाही सांगितलं बर.
होय.
हम्.
बर.
त आपलं म्हलं सांगावं. तुमच तुम्हाला कुठं जाता पण येत नाही काय करता येत नाही मग तुमच्यासाठी चांगले आहे आपलं घरी बसून ना.
बघतो करतोकी ट्राय
हा तुम्हाला पण एक च टास्क शक्यतो. ह गुरुवर अ नंबर ऍड करावा लागतो तेवढं..
हा.
नंबर ऍड केला ना तुमचा टास्क दयायला सुरुवात होती.
हम्म बगतो की करतो.
कसं असतं तुम्ही पाचशे टास्त केले की तुम्हाला पाचशे रुपये आले. व तुम्ही दिवसच तुमच्याही तुम्ही किती बी करू शकताय. असं नाही तुम्हाला की एवढंच झालं पाहिजे तेवढंच झालं पाहिजे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही दोन करू द्यात. तीन हजार करू द्या टस्क तेवढे पैसे तुम्हाला येणार. दिवसाचे दोन तीन हजार रोजचे रोज नाही होत सात ते चौदा दिवसाच्या आत जमा होतात वर्किंग डेज मध्ये त्यांच्या
हम.
पण का फिक्स जमा होतात कारण माझ्या दो्न्ही पण पेडले. ज प्रोसेसिंगला दाखत होते ना दोन्ही पण पेमेंट झाले.
किती झालेत.
पहिला पेमेंट होत ना सत्तेचाळीस रुपयाच होतो प्रोफाईल ट टास्क कमप्लीट केला त्याचा होत. आणि दुसर आलं ती दोनशे अठ्ठावीस का ऐंशी रुपये काहीतरी ती लोकवानीच होत.
हां.
ते पण जमा झाले.
होय.
अजून आहे ती चेक नाही केलं टास्क ती चेक केलं की जमा होत
हा हा हा
ह
बघू गडी तुमचं जमा झाला तर मग करतो
हा चालतय तसं करा माझ जमा झाल्यावर बघा झाल्यात का अन् मग करा विश तोच बसायला पाहिजे लोकांचा बसत नाही तर काय कायांचा
हां
बारामतीच काय झालं गेलताना बघाय
नाही दोन चार दिवसांनी यायला लावलय
हा पण जवळच आहे का स्टॅन्डच्या जवळ नाहीतर अजून पंचाईत पैसे तुमचे जायचे
स्टँडच्या जवळच आहे नऊ ते दहा हजार रुपये पेमेंट म्हणतात पहिल्यांदा स्टार्ट
आपण स्टॅन्डच्या तिथे कुठे काय दिसलंच नाही मला तर तिथं कुठं स्टॅन्डच्या जवळ नाही दिसल मग काय माहिती बाबा
स्टँडच्या बाजून पेट नाही होय एक
नाही माहिती बाबा पण म्हणलं कस पावसा पाण्याच दिवस आहेत चिखला पाण्याचं कसं लांबन तुम्हाला जायला पण येणार नाही ना इतक्या लांब
हम्म नाही बघु की आधी किती लांब आहे काय आहे
नाही तुम्ही बी चला ना मामा सोबत कळलंच की तुम्हाला
हा
त्यांनला म्हणायच अकरा बारा हजार रुपये तरी निदान द्या कारण यायचं जायचं तर पैसे पैसे फिटयला पाहिजेत की म्हणाव
मग काय नाही
बघा बघा की पाच सहा पाच लाच तुम्हाला पैसे जातील दोन ते तीन हजार रुपये महिना
ते
आणि मग ते खाली किती राहत्यात पाच हजार रुपये
पाच हजार एवढं नाहीत जात दोन एक हजार जातील
पण एवढं होत्यात
हा नाही दोन एक हजार जरी गेलं तर पाच एक हजार राहत्यात हातात
हा पाच एक हजार राहत्याती
पाच एक हजार राहत्यातीय हातात
त्यात बघायला पाहिजे कामं
हम्म
आणि ती रोहन पण घरी देत नाही अजून
रोहण्याच होईल की काम दोन चार दिवसां चालू
नाही म्हणत्यात नाही जाणार म्हणत्यात
हम्म मी जात नसतो काय
आज्या पशी म्हणलं नाही जाणार म्हणून मामी लय त्रास देत्याती लय काम करून घेत्याती
जाईल कामाला
झालं तर चांगलंच आहे हो कारण एकट दोघांच्या ह्याच्यावर नाही होत सगळ्या गोष्टी
हम्म
सगळ्यांनी स कुठं ना कुठं
शुकाय म्हनलंय त्याला कामाला
हं एक तर तसलं अडमुट बोड्याच आहे एक तर
ते
ते लय येडं हाय का होईल तेच पण काम चालू
स्कुटीवर जाण्यापेक्षा ना आपलं इकडं बघायला लावा की काहीतरी कुठं ब्या त्यांचं झालंय ना आयटी का काहीतरी
मग तेनी इकड बाहेर गेले हो घरची काताडी काय करायची
ते पणण घरच्या घरच्यां स गुरांचं सकाळी करून गेल्या डायरे संध्याकाळी कराय लागते ना
हा
काहीतरी नाळा आपूण मध्ये कुठ तरी बघायचं
वेळापूर मध्ये नको म्हणतोय
हा कोठ का ना
आह
जाणार मग
बाहेर जायचं म्हणतोय
बाहेर जाऊन राहताय का तुम्ही तुम्हाला पाठवलेलं बारामतीला आला पळून
हम्म त्याला कळलं पाहिजे
रे समजा पुढे जान लग्न वगैरे करायचं म्हणलं तरी काय काय सांगायचं म्हणजे असं माणसांना सांगितल्या कुठे जाते म्हणल्या कोण द्या यायला लागले
हम् हम्
हा मला आ हय म्हणल्यावर मला वा थोडा फरक पडतो
मांकाय
क हे जे बघायचं कुठं लागते का कुठं कारखान्यात दरखान्यात
हा
णवढ का काम
यचे लज नाही कायचे काय होत नाही वशिले त्यात त्यांची सत्ता नाही काय नाही वशिले
अरे बघायचं बोलून कुणाला पुढं घालायचं
दहा हजाराचे दहा हजाराच्या वर पगार नाही तिथं
स्टार्टिंग ला असतच की पण परत
स्टार्टिंगला नाही आता माणसं रिटायर व्हायला आली तरी दहा हजाराच्या वर गेली नाही
हो
हां
मग काय उपयोग एवढ दहा हजारात काय होतय आजकाल
माझ्या मित्राचच बापपा आहे तिथं रेटायर व्हायला हला शेवट पाचशे रुपये वाढवले ते साडे दहा हजार पगार केलाय
दे दहा हजारात काय परण आवडते
हा तेच आख्खं आयुष्य गेलं त्यात अठवन्न वर्ष गेली
रोज कामाला जाऊन बाया मग जास्त पडते ते त्यापेक्षा
हा साडे दहा हजार पगार आहे
आप हजरी पडते दिवसाची महिन्याचे किती झाले
मग ते माणसाला कळलं पाहिजे जाणार आहे
हम्म
हां
मग नाही काही करायचं स्टार्टिंगला आपलं गॅरेज ममध्ये वगैरे थोडं थोडा दिवस करायचं सगळं कळेपर्यंत हे होईपर्यंत मग परत आपलंच टाकायचं
गॅरेजच नाही झालं त्याचा आयटी
लोक स झाला
इलेक्ट्रिशियन
इलेक्ट्रिशियन मध्ये काय करतात.
घराची लाईट फिटिंग.
मग तसल कराय सांगा की उलट त्यात किती पैसा आहे.
हम्म.
उलट भारी आहे की,
भांडवल
ह हा ना ते पण करायचं थोडं कुठन तरी. सगळेच कारण सांगत बसायच म्हणल्या.
हम्म चालतय मग ठेवू का?